आवाज येतोय
हा येतोय की ओ
हा येतोय बोल की काय म्हणतीस?
तीस
हॅलो
हॅलो कशी आहे म्हंटलं
हा मी मस्त मजेत तू कशी आहेस?
मस्त एक नंबर टकाटक
सिरियलचा खूप प्रभाव पडलाय वाटतं खूप सिरियल बघतेस
हा ना आमच्या घरी पॉ आं
तुमच्या घरी काय हे चालूच असत्यात सिरियल
चालूच असत्यात ते मधुरा रेसि
त्या मधुरा रेसिपी आणि ते सिरीयल तेच चालू हाय
आमच्या घरात पण तेच चालू आहे मधुरा मधुरा परत मला तू रेसिपी सांगता काय एक
कोणती, परवा मी केलेली?
हं, त्या मधुराचे बघितलं मी, खर लईचं कन्फ्युजन व्हायलं.
ति टिक्कीची ना, तुम्हाला विचारलेलीच की परवा मेसेज वर मी म्हणलं हा सांगायला येईल, सांगयला येई, पण आता बोलूया म्हनलं
आमच्या घरात छोटी-छोटी मुलं आहेत, ति टिक्कीच मागायल्या
होय, मग मी परवा कशी केलेली सांग? अं आता घरात जेवढं सामान होतं, त्याच्यापासून मी बनवलेलं. आपलं कांदे पोहेचे, पोहे घ्यायचं- एक, हा तीन मुट्ठी घ्यायचं
बरं ठीक हाय.
हां आन, दोन बटाटे
बटाटे दोन.
पोहे स्वच्छ पाखडायचे, निवडायचं आणि म भिजत घालायचं पोह्यांना
बरं ठीक आहे.
आणि बटाटे का नाही, अ वी ह्याला कुकरला लाव
बटाटे, बरं शिजून घ्यायचं.
हां बटाटे चांगले शिजवून घे आणि काय कराय चं, बटाटेला पूर्ण स्मॅश करायच, एक परात घे त्यामध्ये बटाटे स्मॅश कर, पूर्ण.
तर त पोहयाच काय करायच, मग?
आईकी बटाटे पूर्ण स्मॅश कर आणि त्याच्यानंतर ते पोहे आहेत ना, पोह्यातलं पूर्ण पाणी नितळायचं, त्याच्यातलं पूर्ण पाणी काढायचं.
बरं, चालतय.
घालायचं बटाट्यात आणि
अगं मग त्यापेक्षा, त्यापेक्षा ते पोहे मिक्सरला लावून त्यात घातलं असतं तर?
हां हां मग टिक्की कसं करणार तु? टिक्की काय? व डोसा बनवायचाय व तुला, का टिक्की बनवायचीय?
अगं वाळ पोहे हां, कळ कळ च
हं अं, तुला किती डोक हाय का नाही मला माहितीये.
हं ह हं.
खहं हं. ये, मला माहित ए तू असंचं काहीतर करणार आहेस, त यामुळे नीट पहिलं ऐक. नंतर बिघडलं, तर ओरडायचं नाही मला.
तुझ्याकडच येणार मी.
ना माझ्याकडे येत्या, मेह मी म्हणणार काय केल्यास हे?
तू शिकवलस तस बनवलेय.
तुझं डोकं, ती पोहे हात करायचं मग त्यो, होणारा डोसा टिक्कीच्या ऐवजी. हो म्हणणार, मी काही करत नाही, जाऊ दे तिकड, ही काय सांगितल्या असं करणार तू.
टिक्की विथ डोसा, नवीन रेसिपी.
हं, काय घरायचं माहितीये काय, बटाटे पूर्ण स्मॅश करून घेतलीस ना मग ते पोहेमधल पूर्ण पाणी काढून घ्यायचं अन पोहे घालायचे त्याच्यामध्ये, बटाट ट्या मध्ये हां आणि मग त्याच्यामध्ये काय-काय टाकायचं बघ आता, धना-जिरा पावडर थोडंसं लांल तिखंट टांक आणि एकदंम बारीक कापलेली कोथिंबीर.
बारीक कोथींबीर.
हां बारीक‌ कापल्यांला कांदा बारीक असं कापलेलं आल्लं टाकायचं त्यांच्यामध्यें.
बरं ठीक हांय.
जिरे पावडर धने पावडर लसूणं नाहीं टाकायचं जिरे पावडर धनी पावडर तूं अवेलेबल असली तरी टांक नसेल तरं कुंठली पावडर आहे तिऽ टांक मिरे वरंन टाकलीस तरी चालतेंय
आहे आहे घरी अवेलेबल आहे.
मीठ टाकायचं आणि लांल तिखटं टाकायचं आणि चांगलं मळायचं ते. मळूंन घ्यायचं ते हां मळायचं होतं पीठ आपल्यांवर चपातीचं कसं मळतंय बघं तसंच होतंय त्यांचा गोळां.
बरं चालेल.
हं आणि तसं होतंय आणि कायं करायचं आणि जरं ते जरं आपल्या वाटालं कि ते पातंळ वालेय आपल्यांला ते वाटतेच की आंता हां बाबां एवढं कळतय की मं त्यांय करायंच कॉर्न फ्लावर असलं तरं कॉर्न फ्लॉवर टांक थोडंसं टांक
होयं आमच्यां घरांत लंय कॉर्नफ्लावर हांय.
हां मंग तसं टांक. आणि कायं करायचं म्हणजे जरं तुलां वाटतं असलं की बाबां हे लयंच पातळं वालय किंवा कायं. तरं कॉर्नफ्लाॉवर युंज करं अन्यंथा करूं नकोस. आणि मंग कायं करायचं अं एकां एकां बाउलमध्यें आंता तू प्रोसेस निट अईक एकां एकांऽ बाऊंल मध्यें थोडांसा मैदा एक चमचा मैदा दोन चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा एक चमचा कॉर्नफ्लॉवर टांक. मीठ टांक आणि त्यांच्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याचं पूर्णऽ पातळं मिश्रण बनवायचं आणि एकां सांइडलां ठेवूंन द्यायचंय. आंता तुझ्यां घरी ब्रेड क्रम्स अवे्हेलेबल आहेतं कां ब्रेड क्रम्स अव्हेलेबल असलेत तरं ओकेच आहे नसेल तरं आपणं मंग मकां चीवडा करतोय माहितीय दिवाळीत मंग मकाचीवडा आणतोय हां ते मक्कां चिवडा असलां तरी पणं चांगलं आमच्यां घरी मकां चिवडा होतंऽ तां मी तेचं घेतलेलं कॉर्नफ्लेक्स बघं ते.
हां कळालं की.
हां मंग ते कायं करायचं. पूर्ण असं चुरटायचं ते एकां प्लेटमध्यें घे. आणि पूर्ण असं बारीक करायचं आणि थोडं थोडं ठेवायचं पूर्ण त्यांची पेस्ट बेस्ट करशील बिरशील
नाहीं नाहीं
हां म्हणजे दांता खाली यांयला पाहिजे
क्रंची क्रंची
क्रंची हां असं आणि कायं करायचं असं वडांपावला वडां कसं करतोय बघं आपणं तसां गोळां बनवायचं त्यांला टिक्कीचा आकांर द्यांयचा किंवा तुंला हवां तसां तूं आकांर देऊं शकशील गोल असां टिक्कीचा आकांर दिलीसं नां मंग ते मैदान कॉर्नफ्लावरच जे आपणं पाणी बनवलेल कां नाहीं त्याच्यामध्ये डीप करायचं हां, हां त्याच्यामध्ये डीप केलीस की मग त्याला काढायचं, आणि कॉर्नफ्लॉवर किंवा कॉर्नफ्लेक्स, जे काय तुझ्याकड आहे, त्याच्यामध्ये पूर्ण घोळायचं. मग ते सगळं त्याला
पा, मग ती ह्याच्यात कधी बूडवायच?
कशात?
ते आपन चुरमा केलता, ते मग
मग त्यातच कि तेच सांगालोय की, कॉर्न फ्ले, कॉर्ण फ्लॉवर मधी घातलीस का नाय, काढलीस का नाय त्याच्यामध्ये मग ते मका चिवड्याचा आपण बारीक जो चिवडा केलता कि नाही, त्याच्यामध्ये घालायच सगळ त, म्हणजे टिक्की टाकायची, मग ती पूर्ण अस चिकटते गं सगळे त्याला, ते कॉर्नफ्लेक्स काय असेल ते, हा आणि मग तळायच, आस सगळ करून घ्यायच.
तळायच का डीप फ्राय करायच का, शालो फ्राय करायच?
अ डीप फ्राय कर, शॅलो फ्राय नको कारण डीप शॅलो फ्राय न काय होणार? ती पूर्ण क्रंची होणार नाही मग, शॅलो फ्राय नको डीप फ्रायच करायच टिक्कीला
चालेल.
आ, हे घर-घर कसं जे काय अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये झाल आणि हय ह्यासारखच याच्यामध्ये आपण, चिकन व्हेजिटेबल घालून करू शकतोय. व्हेजिटेबल टिक्की, हा वेगवेगळ्या भा शकतय, हां. आणि अ हे आपल पनीर टिक्की करू शकतोय. परत आणि तुला आणिक सांगु? या आलू टिक्की मध्ये त तू म्हणलीस ना, छोट्या-छोट्या लहान मुल-मुलांना देणार आहेस, त काम कर आणि ज्यावेेळेस आपण त्यो, गोळ-गोळा करतो का नाय वडापाव सारखा
हम्म् हम्म्
हा त्यावेेळेस गोळा करायचा काय त्याचा आणि त्याच्यामध्ये अस एक होल पाडायच हातान किंवा अंगट्यान आणि चीजच्या क्यूब असतात बघ, त्यातली एक चीज क्यूब टाकायची त्याच्यामध्ये, परत पॅक करायच होत तस आणि आक् कार द्यायचा टिक्कीचा, आण तळायच आणि खाताना बघ एक नंबर लागतय होय, लय भारीय
आणि अशा प्रकारे तू चिकन टिक्की पण बनवू शकतीस, वेगवेगळ्या प्रका कारच्या टिक्या बनवू शकते पण आता मी घेतलेले होते ते मी बनवले ते
चिकन टिक्कीला पण, सेमच प्रोसेसये?
हा चिकन टिक्कीला पण सेम प्रोसेस आहे, फक्त थोड फार काय होणार? अ की बाबा त्यातले मसाले म्हण, जे थोडफार बटाटा घालायचे त्यामध्ये पोहे येत नाहीत, पूर्ण चिकनचा खिमा करायचा. आणि कॉर्नफ्लॉवर घालायचं, त्याच्यामध्ये.
पहिला आहे बटाट्याची टिक्की, टिक्की करून बघतो म्हणून तर हो, तू सांगतेस दवा म चिकन चिक्की, तू पहिला ट्राय करून बघ चिकन मधी. त्याच्यामुळे तर म असा.
आगं! जमायचा प्रश्न नाही, मला जमतय काय पण खायाला पाहिजेत ना घरी, म्हणजे असं म्हणजे जास्त कोणाला ते चिकन म्हणलं ना? कि सगळ्यांना तांबडा, पांढरा, खिमा ते ताटच पाहिजे असतय नी टिक्की, बिक्की कुठं लागणार हाय म्हणत्यात?
हो हो ते तर हाय, एकाद दुसर करून बघायच ग.
बिर्याणी पाहिजे किंवा नॉनव्हेज मध्ये सुक्क आनु
कधी तर, काहीतर वेगळ करून बघायला लाागणारच हाय.
होय, खिमा बिगमा आणत्यात सोड सारखं. खिमा वगैरे असतोय.
असतोय खिमा चिकनचा?
चिकनचा खिमा नाही ग, आम्ही कधी काय आणला म्हणजे मी एकदा काय केलेलं माहिती हाय का? बोनलेस चिकन आणायला लावलेलं आणि त्याचेच बारीक म्हणजे मऊ मऊ, हा, हा. सगळं मऊ, मऊ पीस आणलेले आणि मिक्सरला लावलेलं मी त्यालां.
शि, शिजवून
हाड शिजवून कुठं?
हं.
तसच ग कच्च.
आगं बाया! काय पण करत्यास बघ.
आग म काय करणार मी, खिमा करायला माझ्याकडे तेवढा बारीक करायला हे नको. काय चाकू असला, मी त्याच कबाब बनवलेले.
काहीतर खेळखंडोबा करतय बघ. त्यापेक्षा आमटी, सुक्क करून खायाच. त्यापेक्षा आमटी, सुक्क करून खायचं ग.
आगं नाही सारखं करतेच की, मी जरा ट्राय करायला केलतो, छान झालतं सोड. खरं ते पुरत नाही बाई, जास्त करायला लाग
नायी, आपण मुलखाच खादाड आणि कबाब बिबाप पोटाला लागतय होय.
मटन बिटन अ कसं म्हणजे आ भाकरी बिकरी चुरून खाल्ल्या तर ते वेगळं.
होय आपल्या माणसांना भाकऱ्याच
हा आणि ह्याला कसं?
चालेल, मी चिकन ग्रीन टिक्की ट्राय करून बघतो आणि तुला कॉल करतो. काय जर, कन्फ्युजन झालं तर मला परत एकदा रेसिपी सांगणार न्हव.
चाल, कर नाही तर व्हिडिओ कॉल कर करताना सांगेन मी.
हम् चालतय की मग व्हिडिओ कॉलच करतो. तेवढं प्रमाण सांगशील तेवढं करतो जातो.
हा हा. सांगेल ठीक हाय.
खायला पण आलीस तर चालेल.
हा. काय द्यावं लागणारच हाय, पार्सल पाठव.
हो, देऊ या की करू मी, आता
हो हो. चालेल ठेवू काय मंग?
चालेल, थँक्यू बाय.